हॅलो काय करत आहेस. काय नाही बघ बसल तू काय करल्यास? मी पण बसलोय बघ.
जेवलीस.
नाही अजून तू? नाही मी पण. आणि काय, कॉलेज कस चालू हाय? काय नाही बग आहे चालू.
पुढ. पुढे काय करणार आहेस, एम सी ए काय एम बी ए?
नाही अजून काही डिसाईड केलं नाही नई.
अजून. तुझ.
माझं पण अजून डिसाइड करायचं हाय, बघूया काय होतय. वर्गातली कुठ कुठ काय काय घेतल्यात आणि?
काय माहित नाही ग अजून कुठं कुठं कोण कोण घेतल्यात.
हा हा चालतंय आणि काय मग?
काय नाही बग. आणि?
मग प्रीती, भक्ती तेन कुठं घेतल्यात काय, माहित आहे काय?
नाही ग कुठे घेतल्यात का मात नाही मला.
आणि? काय नवच बई. घरात बसून बसून कंटाळ आलय बघ. कुठ जायच कायच कळना झालय.
होय बइ. कंटाळ आलाय मी पण कुठ काही गेलो नई. आत्तीकडं गेलतो फक्त.
होय. मी पण बई कुठे गेलोच नाही घरातच बसलो आत्तीकडे तेवढ, मी पण आत्तीकडेच गेलतो. म गेलो आणि आलो बघ त्यानंतर काय नाही.
काय नवच. बघूया घे आपण जाऊन. दोगी जऊया फिरायला. कुठं कुठं जायच बघूया. काय?
हा हा चालतय बघूया घे. कुठ कुठ जाऊया आपण. आणि? आणि काय नाही बघ.
काय नई बघ. आणि
मग म ऍडमिशन कुठे घेणार आहेस? अजून काय फिक्स केलो नई कुठे घ्यायच बघूया की कुठ घेऊया. तुझ काय फिक्स झाली की नई?
काय माहित नाही ग.
बघायला पाहिजे अजून.
तुझ कुठे फिक्स झाल काय नई?
नाही अजून झाल बघायला पाहिजे. हम् आणि काय जिवलीस?
नाही अजून. तू?
मी पण नाही अजून जेवलो. हा. मग उद्या येणार आहेसा डीकेटीला?
नाही बघ, बघूया अजून काय अजून प्रीतीतेन काय म्हंटली नाहीत. आता बघूया काय काय? काय? हम.